हॅलो! हॅलो! आवरल का?
आवरलं आवरलं सगळ.
हम्म झालं. झालं. तुमचं झालं काय जेवण?
होय होय झालं बघा.
हम्म अहो परवा तुमचं अ फेसबुक वर इंस्टाग्राम जरा फोटो बघितला. तुमच्या शाळेत का कॉलेजमध्ये काय कार्यक्रम होता काय?
होय -होय होता की. ग्रॅज्युएशन ची सेरमनी होती हो.
होय! हम्म ह्. काय? म्हणजे काय होतं त्यामध्ये कसा कार्यक्रमच शेड्युल होतं? तुम किती वाजता जायचं वगैरे काय?
म्हणजे आता सगळे अं कार्यक्रम युजुअली असं अं सकाळी चालत जर दुपारी चालू झालं म्हणजे आमच्या कॉलेज ते फ्रेशर्स म्हणजे नवीन स्टुडंट्स येतात ना, ऍडमिशन घेऊन त्यांच्यासाठी एक कार्यक्रम ठेवतात आणि जे नी कॉलेजमधन बाहेर जातात ना
हम्म.
त्यांच्यासाठी कार्यक्रम असतो, मग
हं
त्यांच्यासाठी सकाळी काय तर होता वाटतं, ते कार्यक्रम.
हा.
आणि आमचा दुपारी ठेवलेला.
होय. मग काय काय होतं? तुम्ही तुम्हाला काय दिलं गिफ्ट? म्हणजे काय डिटेलमध्ये सांगता काय म्हणजे काय जेवण वगैरे असं म्हणजे पालकांना वगैरे बोलवलेल काय?
म्हणजे आता फंक्शन म्हणजे अ जरा काय म्ह ते डान्स होत ज्युनिअर्स डान्स के डान्स केलेली, छान छान परफॉर्मन्स केली
हा.
स
अं मग तुम्ही फोटो वगैरे हॅलो.
हॅलो, हा.
अं मोठ्याने बोला जरा, आवाज येईना.
म्हणजे फोटोज वगैरे आम्ही काढलो की, खूप सगळे काढलो आम्ही
होय.
होय, म्हणजे सगळ्यांना ते ग्रॅज्युएशनचा गाऊन पण दिलता ना.
हा.
आणि ते अं वरती जे हॅट असते ना, ते दिलंत.
हं.
मग लई जण फोटो काढत होेते, मग कॅन्डल मार्च झाला आपला. शपथ ग्रहण झाली.
ह हा मग काय जेवण वगैरे ठेवलेलं का तुम्हाला? असं कॉलेज
काय नाही, जेवण ते न काय ठेवलं नव्हतं जास्त. म्हणजे काय म्हणतात पण जास्त नव्हतं ना बजेट.
हा.
आमच्या ज्युनियर्सन अरेंज केला होता, म्हणून हो, आहेत. त्यांनी जे ठेवलेलं त्याच्या आतच
होय. पालकांना पण बोलवलेलं का कार्यक्रमला?
पालकांना
हॅलो.
हॅलो म्हणजे कोण? पालक म्हणजे अं प्रो्पेसर्स.
अं म्हणजे काय तुमच्या आई-वडलांना वगैरे बोलेलं, काय स्टुडंट्सच्या आई-वडलांना वगैरे
नाई-नाई-नाई-नाई.
त्यांना नाही फक्त आमच्या होय, स्टुडंट्ससाठी होय.
ओ.
छोटासा कार्यक्रम असतो आणि ते डान्स आणि सिंगिंग झाल्यानंतर अं जे ज्युनियर्स हेत ना आमच्याकडनं आमचे फोटोज घेतलेले लहानपणीचे.
हा.
आणि ते ए आय मध्ये घालून ते त्यांचा, आमचा ड्रेस मध्ये हे करून पण सगळं अस. ते व्हिडिओ केलते लहानपणी असे कोण-कोण. लहानपणीचे फोटोमध्ये ग्रॅज्युएशनच्या ह्याच्यात किती छान दिसतील असं.
ह.
कि त्यांच्याकडं आ- आताचे फोटो नव्हते ना, आमचे. निदान तर ह्या ग्रॅज्युएशन नसणार ना मं विडिओ करायला खूप टाईम लागणार, हो, त्यांनी आधीच ते सगळं अरेंज केलं, की आमचे आधीचे फोटोज नं सगळं. छान पैकी हे केला.
त्याच्या आधीच त्यांच सगळं फोटो ते घेऊन घेतलं, घेतलेलं होतं अगोदर.
होय-होय.
ए.
आणि
म्हणजे किती दिवसापासनं तयारी चालू हाय ह्याची तुमची
म्हणजे आम- आमच्या प्रोफेसर सर म्हणत होते की आमचे ज्युनियर्स पंधरा दिवसापासणं या फंक्शन ची तयारी करत होते म्हणे.
हं.
आणि खूप सगळं म्हणजे त्यांना पण असं झोप नाही, काय नाही असं. म्हणत होते मी तिला भेटलो ना, ज्युनियर माझी ती म्हणत हो रात्रभर झोप नई हे. तुमचे छान- छान तुमच्यासाठी केलं.
अं हं.
आणि खूप छान त्यांनी अं आवरलं सगळं कार्यक्रम
अं म्हणजे आ म्हणजे सगळा कार्यक्रम व्यवस्थित केलेला म्हणायचं अरेंज.
आणि आ- आम्ही जे बाहेरतून घेलतो ना म्हणजे अं जे आमचे जे व्हिडिओज आहेत आम्ही क्लास केलतो, क्लासमध्ये काढलेले व्हिडिओज लपवून तर, मग ते सगळं त्यांनी मागितलेलं मग सगळं ते त्याचं व्हिडिओ करून अं ते पण आम्ही पाठवलेलं ना मग त्यांनी ते पण खूप असं छान पैकी डिस्प्ले केले.
हां...
खूप छान वाटलं की, हा हा जाताना आता खूप असं अ हासिर्र होतं की काय काय केलं आम्ही एवढ्या तीन वर्ष? कस्स कसं केलंय?
म्हणजे अंआ दुः खुपच झालं असेल आणि ते व्हिडिओ वगरे बघताना आनंद पण झाला असेल आता आपण जाणार हे तीन वर्षात सोडुन कॉलेज, सगळे प्राध्यापक वगरे, टीचरांना ते सोडून जाणार
सगळ्यात शेवटला न्नई जायचं आपल्याला, सुक्कातनं जायचंय म्हणून आपण सगळी रडायचं नाही म्हणून डिसाईड केलो आणि छानपैकी सगळे सगळी जसं आहे तसच राहूया म्हणून सगळं डिसाईड करून आम्ही निघालोय असं झालंय. हह
होय मला तर आता तुमचं पुढचं एज्युकेशन म्हंजे तुमच्या आत्ताच्या फ्रेंड्स एकत्र हैत. त्या म्हणजे सगळ्या वेकतीवेगती ठिकाणी ऍडमिशन झालेय, कसंय कसं झाले
सगळ्या वेगवेगळ्या ठिकाण
होय म्हणजे आता एकत्र कोण नाही अगोदरच्या बॅच च
हो होय ना आजी बातय की मी कसं होतं सगळे त्यांच त्यांचं अहे ह वेगवेगळ्या ह्यांना जाणार ना? त्यांना कॉलेजला जायचं असते पुढचे एज्युकेशन कम्पलीट करायचं असते मग त्यांनी ते करतात. थोडे जणांना नाही करायचं असते मग त्यांनी जॉब घेतात.
हा हा, म्हणजे प्रत्येकाने वेगवेगळं डिसिजन घेतलाय म्हणायचं.
होय होय...
वैत आता तुझ्या ग्रुपमध्ये किती जण होते त्यात काय करणार आहे त्याचे कसं काय
अ माझ्या ग्रुपमध्ये म्हणायला आम्ही चौघं जण होतो.
आअ
मी, माझी फ्रेंडं सानिका म्हणून हाय आनि माझी अजून नंदिनी म्हणूया आणि अजून एकटा रोहित म्हनला, आम्ही सगळे अ क्लोज असून पण असं वेगवेगळ्या ह्याच्यात आहे. म्हणजे माझीी नंदिनी वानी फ्रेंड आहे ना, ती आनी मी एम. सी. ए. करायचं ठरवलंय.
हा.
रॉंगचा अजून कॉलेजच्या हित नाही कनकि त्या ऍडमिशनचं अं लिस्ट येऊस्तोपर्यंत आम्ही थांबावं लागणार ना?
हा हा....
मग मी त्यासाठी थांबलोय, माझी जी फ्रेंड अजून एकटी आहे सानिका मने ती गव्हर्मेंट एक्झाम्सला ट्राय द्याय लागल्या आणि तिनं क्लासेस पण जॉईन केलंय. हा, आणि अजून एकटं फ्रेंड आहे ना ग्रुपमंधे त्यांना मग एरवी जॉब करायचं ठरवलंय ते सगळे ज वेगवेगळ्या त्यांच्या त्यांच्या हिच्याने जातात ना.
हा हा म्हणजे प्रत्येकाचं. प्रत्येकाला काय आवडल त्या जन् करायला लागलं म्हणायच. ह हा हा.
हम. त्यांचे त्यांचे डिसिजन्स असतात.
हो.
हो..
म्हणजे आता आपण तीन वर्ष एकत्र झालो आता सगळेजण वेगवेगळं असं जरा अस फोट. अस दुःख झालं असेल ना त मला नाही तर अस काय वेग.
दुःख तर झालं खरं असंही नाही कि. आपलं शेवट वेळी ह की गुड बाय ह. कधी गुडबॉय असं अ. गुटबाय कधी पण असं छोट्या वेळासाठी नसत्या ना मोठ्या वेळासाठी असत्या मग हे. गुड बाय नवतं. आम्ही तरी ठरवले की कधी कधी टाइम भेटले तेव्हा तेव्हा भेटायचं. एकत्र यायचं आणि अ काय म्हणत. अ छानपक्की कधी कधी झाला तर फोन करायचा. आणि एकमेकांना अस अपडेटेड. ठेवायचं की त्यांच्या लाईफ मध्ये काय आलं हिंच्या लाईफ मध्ये काय आ नाही. ते पण लांब असूनही जवळ असायचा प्रयत्न करायचा.
म्हणजे आपण नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं असं तुम्ही सगळ्यांनी ठरवले म्हणजे असं. आता आपण बाहेर. पडलो तू तिकडं ती तिकडं असं असं आपण एकमेकाला विसरायचं आणि आपण एकमेकाच्या फोन मुळे आपण. एकमेकाला जास्त कनेक्ट राहायचं असं ठरवलंय. रोज म्हणजे एकमेकाला रोज फोन करायचे. बोलायचं आपण जे काय तर मेसेज वगैरे असं रोजच्या रोज काय तर करायचं. त्यामुळे आपण एक लांब जरी असलो तरी एकत्र आहे असं आपल्याला. जाणवलं पहिलं असं तुम्ही ठरवलंय म्हणजे एकंदरी.
हम.
हम. हे होतंय.
ह
मग सगळे जण सधा त्या दिवशी जेवायला वगैरे नाही तर नाशत्याला वगैरे गेला चिला केर सगळे फ्रेंड्स.
खूप वेळा. जरी अ फक्त खायला आणि ह्यालाच नाही जात आम्ही. अ म्हणजे काय तर आपल्याला एकदम असं वाटतय ना. की चला आपण कुठ तर शॉपिंगला जाऊया असंच फिरून येऊया. कुठ तर, मग आम्ही कधी कधी गार्डन ला जातो. तिथं खेळण्यावर बसून खेळून येतो. आणि डिमार्ट मध्ये तसच एक चक्कर मारून यायचं आपलं काय नसलं घ्यायच तरी जाऊन यायचं असं.
अ हा.
कुठल्याही स्टोर मध्ये काय तर छान दिसलं तर ते बघून घ्यायला आलं नाही तर बघून यायचो. काय आवडते, ते घ्यायचं आणि कुणाच्या तर, घरी जाऊन ते छानपैकी, जे ते करून खायच, असं असते ना.
हा.
हा.
बर बर, तुम्ही सांगितल्याबद्दल, माहिती छान हं. तुमच्या पुढच्या आयुष्याबद्दल, बेस्ट ऑफ लक. ठेऊ काय?
थँक्, हा हा चालतय.
हा.